हा काय करत्या?
काय नाही बसले होते. जेवणाची तयारी.
हा हा, मग आज शॉपमध्ये नाही गेलात तीथे पार्लरला?
नाही आता जायाचं हाय एक लेट कारण कालचा उपवास होत
हा बरोबर, मग आज सोडलात?
हा ते एकादशी असते ना, ते दुसऱ्या दिवशीच सोडवायची असते.
हा हा बरोबर बरोबर. मला वाटलं दुकानात गेल्यात हा.
नाई वरीचा भात खाल्ला आणि मग आत्ता हे करायचं वरण, भात, भाजी वगैरे असं.
हा हा हा.
चहा पिऊन जाणार दुकानात.
हा हा, मग आज काय केलात?
आज जेवायला वरण, भात, भाकरी, भाजी. अजून पापड तळले आहेत, लोणचे नाही ते उपवास आहे ना म्हणून.
हा बरोबर बरोबर. हां मस्त मग आमच्या इथं नॉनव्हेज आहे.
काय बनवलं झिंगा?
अ नाय बोंबील, बोंबील फ्राय आणि कोलबी.
अरे वा, यायला पाहिजे तुमच्याकडे.
या लवकर. म काय बोलताव बाकी?
बाकी ठीक चाललंय, काय बरं तुम्ही बोला.
हां हां म अ काय‌ तुम्हाला काय आवडतं रेसिपी मध्ये? म्हणजे नॉनव्हेज मध्ये नॉनव्हे तुम्हाला जास्त नॉनव्हेज आवडतं की व्हेज?
मला
असं काय नाय काय, व्हेजपण चालतं तेवढच आणि नॉनव्हेज पण तेवढंच हाय. चॉईस नाय माझ्याकडे काय. तुम्हाला काय आवडतं?
हा हा मला, मला जास्त चिकन बिर्याणी चिकनचच सर्व मला आवडतं. मच्छीमध्ये पण पापलेट, सुरमई करली
हम्म.
अ मी अशी नदीतल्या मच्छी नाही खात, फक्त समुद्रा मधल्याच.
भेटतात होय?
हो आ ऐका आज ना तुम्ही अं दहा कॉल पूर्ण करा, कारण ना आज लास्ट दिवस आहे.
हां हां. तेच आलंय मेसेज, मी चेक केलं ते.
आज रात्रीपर्यंत लिमिट आपली संपेल, म्हणजे ते काय बोलले माहित आहे अं युजर ब्लॉक करू असं. नाव आहे ना आपलं, तो ब्लॉक करतील ते.
टेन क्लॉक कॉल्स नाही ना पण ते, ऐकलं
आह
काय आहेत ना कॉल.
कॉल्सच ब्लॉक करतील, म्हणजे आपली आयडी आहे ना ती ब्लॉक करतील हो ते लोकं. म्हणून आज कम्प्लीट करायचंय, फोन अ फ्रेंडचा.
ओके ओके.
ते कोणकोण पेंडिंग ठेवतं ना, मग त्यांचंपण काहीतरी असेल. तसं हां. म फिरायला कुठे प्लॅन केलात?
फिरायला अजून प्लॅन नाही काय केेलंय. अ धबधब्यावर बघू वॉटर पार्कला.
आ धबधब्यावर जा वॉटर पार्कला नको.
वॉटरफॉल्सला पण आता मजा येईल पावसाने. धबधब्यावर जाणा तरी असते ना धबधब्यावर हो काय
ती गावातली सगळी जातात मी नाही जात मला घाण वाटत त्या पाण्यात
त्याला दीना च्या
आ
वॉटर पार्क ला काय धबधब्यावर
वॉटरपार्कला
या पाण्याची घाण नहीत
हं माला धबधब्यावर वर चांगलं वाटतं धबधब्यावर कसं पाणी स्वच्छ असतं ना वॉटरपार्कमध्ये पावसाचं पाणी असतो काय पण असतं त्याच्यात किडी बिडी मग मला आणि आणि पाणी पण खूप आहे इकडे तांबडीला आहे. बघा एक फार्महऊस व हे रिसॉर्ट आहे ती ते जाम पाणी आहे खूप
हम हम
मी एवढा आहे आणि मला स्विमिंग पण येत नाय
अरे रे ते छान आहे पण तांबडीच आम्ही जाऊन आलो ना तिकडे खूप छान आहे हा हा
हा... हो ही मागं गेलेली घरातली पण मी नाही गेले मी कुठेतरी गेलेले. नाही मला काहीतरी हा गेट टुगेदर काय हा
फ्रेंडसनी तिकडे बोलवला होता हा फ्रेंडसने बोलवलं होत पण खूप छान झालं तिथे म्हणजे
हा मारी ना हा तिथं ना एक दोन असे स्लाईड ॲड करायला पाहिजे मग मस्तच होईल असं भारी
काय नव्हतं म्हणजे स्विमिंग आणि फक्त बाकी काय नव्हतंच.
नाय नाय त्यांनी ॲड करायला पाहिजे हो तिथे स्विमिंगचा असं... हा मग तुम्ही गोवा वगैरे असं गेलात गोव्याला वगैरे
हो जाऊन आलो
हा मालवणला गेलात का तुम्हाला
नाय मी इतर
हा..
आणि मला आवडतंत
हा मस्त
आम्ही आमच्याकडे नदी आहे नदी कडे पण जातो स्विमिंग करायला.
ह जाताना.
हा खूप मज्जा येते.
हा मी तुमच्या पोरीला पण बघितलेली त्या दिवशी कावव्याला स्विमिंग करताना हो आणि कोण हा
क्लास लावलेला मी म्हणजे आणि मुलगा माझा असतो.
मुलगा हा आणि हे होते काका
हो चालतंय.
हा तिकडे बघितलेला मी हा हा तिकडंच हा मग काय बोलता, मग तुम्ही तुमचं स्वतःचच पार्लर आहे, मग तुम्ही करत असाल ना फेशियल, क्लीनअप वगैरे स्वतःच जमतं?
हा माझ्याकडे एक मुलगी आहे ना ती करते.
हा.
अस पण चालू असत म्हणजे केलेलं चांगलं असतं ना ते.
हा हा बरोबर. हम्म हम्म हम्म. तेच हो मस्त मग. तुमची मज्जा.
हम्म.
मी त्यादिवशी केलेला क्लीनअप माझा. असंच मला चेहरा माझा हे वाटत होता डल वाटत होता घाण झालेली.
टॅनिंग
क्लीनअप केला आणि ब्लॅकेट्स काढले थोडे वाढलेले ना. ते काढले. थोडे राहिलेत आता घेईन नंतर स्टीम आणि काढीन.
हम्म मंगला येते. पण म्हणजे अस कधी पंधरा दिवसांनी वगैरे ते करायचं. इसेंटली जागेत करायचं नाही. पंधरा दिवस किंवा महिन्याच हे करायचं गॅप ठेवायचं. दोनदा आणि
हा हा हा हा.
अच्छा.
हम्म.
जेवण झालं जेवलं?
जेवलो आत्ता लगेच. बैठकीला गेलेले तर बोल आता कोणाला तरी अं विचारते. फ्री आहात का म्हणजे ओलकीचे असे, तर नंतर बोलू तुम्हालाच करते कॉल. कारण तुमचे पण नाही झालेत, माझे पण नाही झालेत. तेव्हा, ‌पण आपण दिवसाला पाच दहा करू शकतो कॉल. कारण माझी एक फ्रेंड आहे ना, तीनी तिचा पण कंप्लीट झाला नाही. तर मी तुम्हाला नंबर दिला असता तिचा. को-कोणच नाही कॉन्टॅक्टच नाही आता. आधी होता पण ना
दुसऱ्या कोणाला कॉल पण करायचं कसं ते पण विचार करायला लागतं ना. म्हणजे अजून करून डायरेक्ट कोणाला तरी करायचं. मनाने नंबर ओळखीचा असेल किंवा नसेल असं पण आहे ना ते.
हा हो‌
माझे ते सूर्यवंशींना एक केलेला कॉल.
कोणी?
सूर्यवंशी म्हणून आहेत ना
सूर्यवंशी ते हे ना तिकडं इथे राहत हां हां आमच्या इकडे राहतात बरोबर बरोबर. हा त्यांना करायला पाहिजे. त्यांच झालंय काय पूर्ण?
झालंय त्यांना ते आयडिया पण नाही काही.
नाही काय मला मला बोललेले मी घरी येते तुमच्या, पण ते काय आलेच नाही.
त्यांनी त्यांना मी केलं होत कॉल म्हणजे त्यांचा एक कॉ एक झालं ना दीदीचं कम्प्लीट म्हणजे? असं. आणि एक नंतर दोन.
हां. हां बरोबर मग तुम्ही डबा घेऊन जाता घरून?
नाही आज जेऊन जाणार आम्ही. नाही तर दररोज त्यांचा डब्बा असतो म्हणजे.
हा बरोबर हा हा हा. मग तुम्हाला हे श म्हणजे शिवणकाम पण येतो असं?
नॉर्मल आहे. हा न हा केलेलं आहे. पण नॉर्मल मला ते करायला कंटाळा येतो. हा म्हणजे करायला कंटाळा येतो कारण
तुमचा हा बोला बोला.
कारण ते करायला ना त्रास होतो ना म्हणून मग कसं म्हणजे मान वाकवून हे ते म्हणून मग ते तर मानेला त्रास मग नाही करत मी. नॉर्मल असं कधी काय? एखाद स्टीच करायचंय तर करून घेते नाही तर मग शक्यतो नाही.
ह हां. मी पण केलेलं पण मी विसरले. माझी पंधरा पंधरावी चालू होती ना.
मग परत क्लास करू शकतेय.
करू शकते पण आता जॉबला लागले मग आता मला टाईमच नाही भेटत. कॉल करायला पण नाही निली कोणला?
हो नाही सुदर्शनला लागलेले मी आधी. आता निलिकॉनला लागले. नऊ ते सहा पेम सॉरी पेमेंट बोलते नऊ ते सहा टायमिंग आहे.
हो तेच कय का रात्री कॉल करायचं मग कोणाला असं करायचं असल तर.
हा तशी करते पण कधी कधी ना लोड असतं कामाचा मग मान बिन सगळी कंबर वगैरे दुखते जाम पाय वगैरे. मन अशी असं वाटतंय की घरी कधी जातं नि म्हणजे जॉबवरून घरी कधी जातं आणि झोप कधी असा हां मग काही कॉल करायलाच नाही भेटत. चालेल मग मी तुम्ही करतता कॉल मला?
हा ठीक आहे चालेल.
हा चालेल चला बाय.
बाय.
हा.